हॅलो हां. हॅलो काय नाही बघ जस्ट जेवून झालं तुझ?
मला नाही जेवली मी अजून, मला भूक लागलीये पण टाइम नाहीये जेवायला गं.
मग जेव की जेवत, जेवत बोल.
नाही नाही बोल कि असच , अगं नाही बोल काही विषय नाही अजून मला फ्रेश तेन व्हायचं हाय. फ्रेश झाल्याशिवाय जेवण जात नाही मला.
काय नाही आज संध्याकाळी माझ्या फ्रेंड्स भेटूया तेन म्हणत होतीत.
मग भेट ना. आठवण येत असेल त्यांना खूप तुझी भेटत राहायचं सतत. विसरायला नसायला पाहिजे एकमेकींना
होय, बड्डे पासून भेटूया, भेटूया म्हणाल्यात.
अरे, बड्डेलाच भेटायचं ना म?
हम्म. अ हं.
सेलिब्रेट नाही केला तुझा बड्डे? का बरं?
का बरं म्हणजे, वेळ नव्हता मला मी एका दुसऱ्या फ्रेंड सोबत वाडीला गेलेलो गं देवाला.
होय! कोण होती ती?
हाय एक कॉमन फ्रेंड आमची.
अच्छा ठीक आहे, ठीक आहे, काय विषय नाही कुठे तरी एन्जॉय केलीस ना? मनाला
मग तेच कि त्यामुळं ते राहिलं बड्डेची पार्टी सेलिब्रेशन.
अच्छा अच्छा.
म्हणून जाणार. आज संध्याकाळी भेट टूया म्हणालात पण काय विषय झाला माहित्या काय आता आमच्या एका आजीच्या बाबांच्या आत्तीकड जायचं हाय. तेनी नवीन घर बांधाल्यात गारवा तेन घेऊन जायचंय.
होय अरे मग. तुला जायला नाही भेटणार.
आता जाऊन बघू कि आता एवढ्या उन्हात.
लवकर घरी आलीस तर.
लवकर घरी यायचं काय प्रॉब्लेम नाही आहे गं. खरं बघ की किती ऊन आहे बाहेर एवढा उन्हात कस जाऊ आम्हि
अ मग रात्री नाही का जायला देत तुला ह ठीक आहे उद्या जा ना मग
नाही ग ते लाडू काल केल्या ना आ
म्हणजे फ्रेंड सोबत उद्या जा मग
तेव ब हा आग ते म ते म्हणालेत कि एवढ्या दिवस एक एक दिवस पुढचं चाललंय कुठल्या ना कुठल्या कारणामुळं उद्या आणि काय तर कारण येणार ो चांगल्या मलगा साण म् नाही ग माझझंच असं नाही मग उद्या कोणाचं काहीतरी काम होतय असं तसं काहीतर होत असतय. ह
ते पण आहे सोडखरं काम काही संपत नाहीत.
व्हय.
असं जानी जाणार आहेत. का मम्मी आली का?
ती आता मम्मी जेऊन तेन मम्मीच होवू दे सकाळी मी आजीसोबतच जाणार होतो पण जरा आजोबांना बरं नाही जास्त म्हणून मग आई म्हणली मी घरीच थांबतो तू मम्मी सोबत जाऊन ये नाहीतर ये काम सकाळीच झालं असत बघ. कार्यक्रम नाही ग आमच्या बाबांच्या आत्ती हाय कणी म्हणजे आमच्या आजोबांची बहीण त्यांनी घर बांधाल्यात त्यांच्या घराला गारवा घेवून गेलती.
हा तेच की कार्यक्रमच झाला कि तो
हम् ह आमच्यात कार्यक्रम म्हणत नाहीत ग गारवा घऊन जायचं काय कार्यक्रमात.
च्यात असतय बाबा
हम् ह आमच्याार जावू देत बाकी काय सगळी काम आवरली.
काय नाही ग कॉलेजचं बघालोय. आता जरास कॉलेजचंच टेन्शन हाय बघ.
हम् कॉलेजच आता मग ऍडमिशन ते आणि सगळं बघायला पाहिजे.
तेच की चांगलं कॉलेज मिळल तर ठीक ग नाही तर काय?
मला ते कॉलेजच टेन्शन नाही हाय, मला कॉलेजच पण हायच, कारण मला सकाळी कळाल की जे मला कॉलेज पाहिजे ते मिळणं जरा अवघड हाय, ते पण एक न्यूज आली मला आणि त्यातल्या त्यात झालं की ते.
दादा काय बोलला तुझा मग.
ते तेन फक्त हॉस्टेलचेच बोलला ग.
ह
बापू हा ते हॉस्टेलचच सगळं बोललित ग.
ठीक आहे, ठीक आहे.
एमएससीआयटीत, काय मोबाईलचं काम होतं विचारली नाहीस.
काय माहीत, काय काम होत, आता म परत मी माझा तर देणार नाही आहे बाई.
का ग काय झालं.
अग नेतोय आणि काय बिनकाम करताच आणतोय, आज पण का परवा पण मोबाईल घेऊन गेलाय कायच काम केलं नाही तस आलाय आज
विचारायचं ना एकदा काम होतं काय नाही म्हणून.
पन
काय काम केलं विचारलीस का तू. आ.
विचारलो की, विचारलो ग. तू एमएससीआयट केल्यास म्हणून तुला विचारलो काय काम असत.
हम् हम. माझ्या एवढ काही लक्षात नाही, झाल आता त्याला चार वर्ष.
हम् मग जेवताय कितीला तुम्ही.
आम्ही दोन ला जेवतोय.
हम्, हम्, हम् हम् बाकीची काय जेवायला काय एकटी
आता ते कूपन्स तेन लावायला सांगून गेल्यात. बा जेवणार परत ते लावत बसणार, काय कामं संपत्यात होय आमची.
ह त
कूपन्स.
हा, हा, हा. चालतय की,
काय नाही.
हम्म.
पाऊस पडू द्या असं वाटालय, मला तर एवढं उकडालय.
होय जरा गरम व्हालय.
आजोबाना बरं आहे का.
म्हणजे हा करायच अपेक्षा हा
काय करराल्यास आता.
काय म्हण जीवन ज्येष्ठ बसलोय, तुझा फोन आला हम्म. ह ह
सब्जाच बी प्यायचं होत राहायलाच ग
त पिलो की आता काय पेऊन उपयोग चुकडलेच ना म शिवायांच पीठ हम्
अससं काय नाही त्याच कधी पण पिलं तर चालते
हमर्षापोट सकाळी पेयचं असत
आता जेवण खूप छान! केल्या जेवणार ग पोट भर.... दोन चपाती खाणार..... ह अ एवढं मनापासून का हसलीस ग भती
नाही आता खास मला ते फोटोज पाहिजे तू खाल्ल्यावर
मी खातोयच.. तुझ्यासारखं नाही.. अर्धी चपाती... तीन कोऱ्या चपा... पती.....
हूं.. म्हणूनच त मी एवढी बारीक राहिले आणि ते जाड झालेत
हा..... मग माझ्यासारखी हो थोड्याच दिवसात मी तुला माझ्यासारखी करणारच आहे.
कर कि, फिर बघूया
हूं मी तुझ्यासारखी होणार आहे तू.. तू माझ्यासारखी व्हायचय, कशी... आयडिया...
हो अ
ऐकू येई ना
हॅलो......
हा, बोल, कट करू नको. हो, बोलत राहा हॅलो.. अग दोन मिनिट राहिल्यात, कट करू नको. अच्छा..
बोलायची काही गरज नव्हती.. हे..
असू दे हो खुपरीत तिच्याने माझ्या फोनमुळे तर आठ.. व.. आठशे.. आठ मिनिट किती तर सेकंड झाल्यात आणि कट झाला फोन. असलं डोकं फिरलं, एवढं आठ मिनिट बोलल्याल वाया गेलं.
कंपलसरीय, का दहा मिनटं?
होय बहुतेक कॅश नाहीतर ते आता, आम्ही पहिला ट्रायल घ्यायला थोडं बोललेलो, क नाही तिथ मला ऐकूच येईना झालत आणि आम्ही कट केल्तो. ते सगळं केशरीच राहिल्याय चेकिंग टास्क म्हणते.
ओ माय गॉड, ओके-ओके. आता मी प्रीतीला क करतो, अक्षताला करतो.
हम्, ठिकय, ठीकय.
चालते बाई ना.
अं
भाजी कस
चालेल ते नंतरच माझं वाट की, तुला वाटच असेल खर, आता मी काय करू शकत नाही, म्हणून गप बसले.
भाजी काय केला.
दही, मेथीची भाजी, मुगाचं उसळ, चपाती
मसाल्याचा भात
हम्म या इकडं. किती तासाभरात येतय.
चवळीची उसळ. मे बी
ठीकय, ठीकय. चालतय हॅलो
ठेउ काय ठेउ काय ठेउ काय.
हो कधी किती वाजता जेवणार? आज शुक्रवार हाय. चाललेस काय गं तू? हम्म उद्या उद्या हासु न
हा ठेऊ काय?
हा ठीक आहे ठेव.
बाय सी यु अगेन नाईस टू मीट यू.